हॅलो.
हॅलो.
हॅलो नमस्कार.
हम्म. बोला ना?
हा. काय चाललंय काय म्हणता?
काही नाही बस निवांत.
निवांत अच्छा.
हम्म.
काय आज काय विशेष बनवलं?
काही नाहीे म मला जास्त काही येत नाहीे म्हणून मी तुम्हाला म्हण ते मला रेसिपी वगैरे सांगू शक म्हणजे मी स्टुडंट आहे कॉलेज करते म्हणजे हम्म. लग्न झालेलं आहे माझं.
हम्म हम्म.
मी मध्ये
अच्छा. ठीक आहे ना. आजच मी संडे होता त्यामुळे आजच मी रेस थालीपीठ बनवलं होतय नाष्टासाठी मी त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करू शकते, आवडेल का तुम्हाला? हा. तर थाली पीठ करायच म्हटल्यानंतर कोणी भाजणीच्या पीठाचे पण थालीपीठ करत. भाजणी म्हणजे? अ डाळ अ दोन, तीन प्रकारचे डाळ त्याच्यामध्ये आपण धने धणे पण घेऊन ठेवतो जसे आपण दिवाळीसाठी चकलीची भाजणी कशी करतो आपण? चकली मुगाची डाळ किंवा तशी ते जरी तुम्ही सारण वापरलं त्या थालीपिठांसाठी तरी चालतं किंवा नॉर्मली तिखट जर आपल्याला करायचं असेल नाष्टासाठी काही नाहीय तरी हे आपण इझी आणि लवकर करू शकतो पटकन तर त्याच्यासाठी समजा चार लोकांसाठी किंवा पाच, सहा लोकांसाठी करायच आपल्याला पाच लोकांसाठी तर आपण एक एक वाटी समजा अग छोटी एक वाटी गव्हाच पीठ घ्यायचं आणि अर्धी वाटी पण बेसन बेसन घ्यायच थोडसच एखाद्या पोह्यांचा चमचा माप घेऊन आपण एक दीड चमचा आपण त्याच्यामध्ये तांदळाच पीठ, तांदूळ बारीक करून आणतो ना भजी भजी बनवण्यासाठी तेच्या त्याच्यामध्ये टाकू शकता. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे ज्वारीच पीठ असेल तर तुम्ही ते अर्ध्या वाटीचे ज्वारीच पीठ टाकू शकता आणि हा असं म्हणजे आपल्या आवडीनुसार जर मग त्याच्यामध्ये तुम्ही छान मळून घ्यायचं ते पीठ थोडस तेल गरम करून. एक चमचा भर तेल पोह्यांचा चमचा भर तेल तुम्ही गरम करून त्याच्यामध्ये टाकून द्यायच वरतून तुम्ही मीठ तुमच्या आवडीनुसार अर्धा चमचा लाल तिखट किंवा मग तुम्हाला हिरव्या मि चची बनवायची असेल तर चार, पाच हिरव्या मिरच्या मिक्सर मध्ये बारीक करून त्याच्यामध्ये तुम्ही लसूण टाकून बारीक करून ते पण त्याच्यामध्ये टाकू शकता. हळद, मीठ, मिरची ओवा हातावर असा कूसकरून तुम्ही त्याच्यामध्ये ओवा टाकू शकता, त्याच्यानंतर तीळ टाकू शक. टाकू शकता जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. ते छान अस मळून घ्यायचं ते पीठ आपण चपात्यांसाठी मळतो असं छान छानस आपण तेे ह पीठ पळून घ्यायचं ज पाच, दहा मिनिट तरी सुक झाकून ठेवायचं आहे बस आणि मग त्यानंतर म कोणी लाटून पण बनवत म्हणजे एकदम छोटासा गोळा घ्यायचा आपल्या चपाती करतो आपण ज्या बा्पामध्ये छोटासा गुळा घ्यायचा आणि तो आपण गवळच्या पिठाला थोडासा ोट्या पिठाला लावून लाटून आपण पोळीप्रमाणे ते भाजू शकतोदण कोणी अ लोणी लावत कोणी तूप लावून भासतं कोणी आपलं साधवर आणि तेल लावून भासतं पद्धतीने आपल्याला जस आवडेल त्याप्रमाणे आपण मधून घ्यायच आणि काही काही काही वेळेला मग मी थापून पण बनवते जस व पुरस त त्या सोबत पीट मळायचं ज आपण भाकरर टाकतो आपण पोयपाटावर किंवा मग पराती मध्ये असे भाग तेवढ्या मापाचं पीठ घ्यायचं छोटासा गोळा आणि सुती कपडा घ्यायचा तर हात रमाल म्हणा किंवा म आपला कॉटनचा सुती कपडा घ्यायचा आणि त्यात तो ओला करून घ्यायचा छानसा ओला करून घ्यायचा तो पोरपाटावर पसरवून जा्यायचा मग त्याच्यावरती तो गोळा असा भाकरीसारखा का अस चारी भाजी म छान ओलसर करून त्याला मध्ये मध्ये तुम्ही अस फुल काढू शकता गोठ्या जेणेकरून त व्यवस्थित भाजल गेल आणि तोच क कपडा उचलून तुम्ही तव्यावरती पालता माराय वरतून कपडा वरतून तो कपडा काढून घ्यायचा छान बाजू घ्यायच वरतून तुम्ही झाकण पण ठेऊ शकता भाजण्यासाठी आपलं
ह हा
भाजु शकता मग आपल्या आवडीप्रमाणे लोणी लावून तूप लावू शकतो तेल लावू शकतो त्या पद्धतीने तुम्ही भाजू शकता आणि त्याच्यासोबत म तुम्हाला चचणी पाहिज असेल तुम्ही कोमी दमाची चटणी बनउ शकता किंवा लोन्स असतात आपल्याकडे लोनच करू शकता कोणी सॉर सुधा असात खातो कोणी दयासोबत सुद्धा खाता ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ज्युतो छान खातो पण एक झटपट होणारी नाश्त्यासाठी एक सोपी छान दिसते जेणेकरून पोट पण छान भरलेलं राहत दिवसभर तुम्ही कठली ह्या पद्धतीने बनवता म्हणज तुमच्याकच स्पेशालिटी ह काय अशी थालीपीठ वेगळी अशी कि ब तुम्ही सांगा तुमची रेसिपी
आमच्याकडे वेगळी म्हणजे असं काही नाही आम्ही म्हणजे अ काय म्हणतात मे मथीचे वगैरे असतात मेथीचे पुन्हा कद्दू
हम हम हं ह
कद्दूचे वगैरे खिसून
किसून हो हो ते पण छान होतात कद्दू किसून पण छान होता मेथीचे पण छान होतात होटे हम्म प मेथीची रेसिपी तुम्ही कशी म्हणजे कशा पद्धतीने बनवता तुम्ही मेथीची
हा मी म्हणजे मेथी अशी आपण नेसून वगैरे घ्यायची
हम्
आणि मग ते गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यात ओवा जिरं वगैरे लसूून थोडस कांदा चिरून बारीक चिरून टाकायचा आणि त्याच्यानंतर मग मेथी अशी एकदम त्याच्यात पूर्णपणे चुरायची थोडस तेल टाकायचं आणि मीठ ती पूर्ण अशी बारीक होईपर्यंत त्या पिठात मळायची आणि नंतर मग आपल्या आवडींना जर आपल्याला मुंगाच्या डाळीचे जर आवडत असतील तर मुंगाची डाळ रात्रभर थोडीशी भिजत घालायची आणि ती थोडी त्याच्यात टाकायची
अरे वा अच्छा अच्छा म्हणजे आणखीन कुस छान लागते मुगाच्या चव वाढते
हा आणि मग नंतर ते तुम्ही जस आता कपड्यावर असं ही केलं तसं कपड्यावर करायचं नाही तर का आपण पन्नी असते पन्नीवर तेल लावून पन्नीवर करायचं थोडं हम्म आणि मग त्याला भाजू द्यायचं आणि नंतर लाह्यांना तेल वगैरे तूप दह्यासोबत कश्यासोबत खायचं.
हम्म छान दह्यासोबत पण मस्त लागते छान नाश्ता होऊन जातो सकाळचा. मुलांना टिफिन ला पण देता येतो आपल्याला. नाश्त्याचा जर टिफिन असेल मुलांना तर आपण त्याच्यामध्ये पण देऊ शक तो किंवा जर ऑफिसला आपण ऑफिसला पण येऊन घेऊन जाऊ शकतो कड डबा जर घाई घाई सकाळी कामामध्ये जर आपल्याला वेळ आता पटकन एक थालीपीठ आपण डब्यामध्ये टाकून जाऊन तिथे खाऊ शकतो झटपट होणारा नाश्ता आहे पटकन आपला पोळी सारखा
त्यांना आवडण्यासारखं
आवडणासारखा आणि पौष्टिक आहे मुलांच्या हिशोबाने पौष्टिकी आहे हे बाहेरचे वगैरे खाण्यापेक्षा मुलांनी एक अर्धासा जरी थालीपीठ खाल्लं चटकूर अर्धा तरी त्यांच दिवसभर पोट भरलेलं अस छान नाश्ता होतो त्यांच्या अंगी पण छान लागतो हम्म.
तुम्हाला मुलं वगैरे आहेत का म्हणजे टिफिन द्यायला वगैरे?
हो हो हो आणि आमच्याकडे श क कद्दूचे पण छान होतात पण कद्दू किसून वगैरे ते पण एक थालीपीठाचा एक प्रकार होऊन जातो आमच्याकडे ते कद्दू छान अस किसून घ्यायचा बाजारातून आणून छान त्याच साल काढून घ्यायचे तो अस छान किसून घ्यायचा बारीक किसनी ने आणि त्याच्यातलं पाणी वगैरे जे असेल ते असं काढून घ्यायचं छान अस बोटाने दाबून दाबून वगैरे हाताने दाबुश छानस त्याचं पाणी वगैरे काढून टाकायचं आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकू शकतो हा किंवा बाजरीच पीठ जर टाकलं तरी चालत गव्हापेक्षा बाजरीच्या पिठाने ते छान होतात गव्हाचा भाजयचं पीठ थोडसं राईचं पीठ थोडस तांदळाच पीठ आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रमाणे त्याच्यामध्ये ओवा जिरे बडीशोप धना पावडर आपण आणि किंवा हिरव्या मिरची चे छान होतात लाल मिरची म्हणजे आवड याच्या पद्धतीने पण मला हिरवी मिरची टाकून ते छान आवडतात मस्त होतात मऊ ल उसलुशीत होतात छान होत त्याचे त्याने मुलांच्या पोटामध्ये त अं हे पण जात कद्दुकस पण तो मुलांच्या पोटामध्ये जातो छान म्हणजे एकेक मुलं नाटकं करतात ती भाजी खायला पण हे छान होतं बऱ्याचशा जणांना ती भाजी आवडत नाही
हम्म
आपली भोपळ्याची भाजी आवडत नाही बाहेर जाताना पण हे थालीपीठ छान होतात त्याचे मस्त होतात एक पर्याय म्हणून छान येते थालीपीठासाठी
हो हो
तेच आपलं पण थापून वगैरे करू शकतो किंवा लाटून वगैरे पण करू शकतो छान लागतात की पण थालीपीठ जे पदार्थ मुलं असे भाजीपोळी करून नाही खात ना ते असे त्यांना असं वेगळी काहीतरी रेसिपी बनवून जर दिली ते बरोबर खातात त्यांना कळतही नाही की आपण आपण ना आवडती भाजी आपण खातोय म्हणून
हो हो
हम्म एक ते पण एक छान होऊन जातात पदार्थ आणि भाजणीचं तर आहे भाजणीच तर कधीही बनवा मस्त खुसखुशीतच असतात खूप छान होतात भाजणीचे सुद्धा. पण भाजीच का? भाजण्याची शक्यता दिवाळीच्या वेळेला. चकलीसाठी जे भाजणी जळत आपण ना तेव्हा मिट तेव्हा ती एक्स्ट्रा जास्तीची दळून आणायची म्हणजे कधी जर आपल्याला नाश्त्याला प्रश्न पडला. कि काय बनवायचं तर त्याच्यासाठी ती पटकन होणारी रेसिपी आहे भाजण्याची. मस्त लागते चवय छान लागते.
डाळी पण आपल्या छानच्या पोटामध्ये जाते.
मग ते जास्त दिवस राहते का.
नाही जास्त दिवस असं नाही राहत पण मग ते फ्रीज मध्ये जर ठेवलं तर टिकपतं ते साधारणतः महिनाभर. त्याच्यावरती मग मी पण जास्त नाही वापरत एक-दोन-चार वेळा जरी झाली पीट त्याच्या करून झाले. तरी बस असं आदलून बदलून. अ थालीपीठ केले का ते किंवा मग असं पराठे वगैरे. अस मग छान एक-दोन वेळा झाला की मग ठीक आहे.
हा हा.
बाकी तुमच्याकडे बनवत भाजणी.
अ नाही आम्ही नाही.
हम् अन रायन याकलाय त मी.
नाही बघते आता तुमचं पाहून‌.
हम्म हम् हा ती पण एक. छान होतात माजणी मस्त होते भाजणी.
हम्म हम् नक्की बनवून पाहते.
हो हो ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल.
हो चाल, हा मी केला तर चालते ना.